हो.
हां बोल.
हा लागला की ग कॉल.
लागला की.
हम्म.
तो रामानुच कसं करायला माहित हाय? तो रामानुच कसं करायला माहित ते काय? म्हणजे आपल्या गल्लीतल्यांची फोन घेतोय, त्यांच्यावर कार्या ॲप ओपन करतोय, नंबर टाकतोय,
हां,
ओ टी पी आला की मग त्यांचा नंबर आणि आपल्या फोनवर टकतोय, म कॉल लावतो य, दहा मिनिटं फोन चालू ठेवत य आणि बंद करतोय.
हा मग तो पैसे कमवालाय की तो पण मग.
हा कमवालाय तो.
आणि ते मुलींसाठी आहे आणि तो कस काय घेतलाय म?
काय झालं?
मुलींसाठी आहे ना ते फक्त?
नाही नाही सगळ्यांसाठी आहे वाटतं बाई काय माहीत.
हम्म बर बर.
माझं ते एक काय झालं बाई ते सबमिट केलं की टास्कच कंप्लीट झाला. माझा. राहूदे म्हणली मम्मिन सोड म्हणली
होय नंतर आणि येत्यात कि भरपूर टास्क.
ते येत्यात घे त्याचा काय विषय नाही.
हम्म आणि ते पेपर कुणाचे आहेत ते बॅकवाल्यानचे आहेत काय?
कुठलं पेपर?
ते.
हा ते काय तर सेम वन आणि टू च आहे वाटतं काय तर.
बहुतेक मग आपलं नाही ना ते?
आपलं नाहीत ते म्हणजे सेम वन आणि टू च काहीतर असल.
हम्म, हम्म, बरं, बर.
आणि काय?
एक मिनट झालाय आता.
होय बाई दहा मिनटं फोन चालू ठेवायचाय तू बोलली नाहीस तरी चालतीस.
हां, हां.
फोन मी पण चालू ठेवायला पाहिजेल.
अच्छ, हा हा मग त्यांचं काय तर असेल ग.
हा आसं मला निकितानं मेसेज केलिया आता मी आत्ता बघितलं ग. फोनमध्ये उद्या कॉल करतो. उद्या कॉल करत. म्हण तुला तर माझाच हो ना
शंभर रुपये वाटतेय का कॉल ला
शंभर का ऐंशी रुपये है ब
हम्म हम्म
हम् बरं आहे का मिळते तेवढंच तुम्हाला
मग तर काय
ते बे घरात बसून
हम्म काय झालंय आवडली का मग जेवण करून
हम् ढोकळा केलाय ब आता
होय.
हम्म
बर बर
तुमच आवरला.
हम्म चालूय बघ.
काय मग आणि?
का नाही बाई निवांत.
या एम बी ए चा एक रिझल्ट केव्हा लागतो?
बक्की तेच कधी लागतय अगं?
नाही गोठाळा आहेे बाई.
किती पडतात काय माहित?
बाकी तर आता रटेशन आले ग म्हणजे मी मार्क वगैरे काय बघितलं नाही त्यामुळे
हम्म स्वाती म्हणालाती ना आज लागणार आहे म्हणून
लागणार आहे कुठं काय लागलंय काही नाही लागलं?
तेच की. हम्म. रेंज जात्या वाढत हीजी मधनं मधनं हॅलो. हॅलो. काय का